किती झाला?
एक कंप्लीट झाला. नाही का?
हॅलो! एकचं झाला, मग माझं पण एकचं झाला.
एका टाईम ला ठेवल होत वाटतं, मग एक एक हाय रे एक मग हा मग एक झाला ना, मग तोच एक झाला ना. आत्ताच मग इकडून लावला आता हेची लावला माझ्याकडून नव्हता लावला तिकडूनच लावला होता, इथून लावला होता तिथून लावला होता की तिकडून लावला होता. कालचं लावला लावला होता काय यं? तुमचाचं चालू होता ना, हा झाले ना दोन झाले ना. काय वेळ काय झाल? विचारलं आता शेवटचा बाकीयं शेवटचा बाकीयं होय. तो तुमचा फोन चा, बोलायचं बाकी आहे शेवट. अगं पाच पाच च येतं ना, पाच पाच लोक घेऊन येतात ना टायरेक्ट, फोनचं चालूय आता माझानं तूझा लावला किनयं. बया! असं असं कसा इल इकडे? चालू असल्यावर थोडीना चालुय हा तेच, म्हणते तिकडे लावाव.
किती आपटते गं बाय भांडी? अगं चुकला की, कामधंदे कर जरा.
पाऊस झाला का?
हे काय इथे एवढं झाले कि, एक तर राहिला किती झाले? चार झाले ना. चार झाले, हा ना. मग लागून नाही राहिल, थांबा ना जरा. दोनचं मग अशी नाही का? वरती दो- दोन खाली एक आत्ता मगाशी लावला, दोन लावले ना आत्ताच झालाय नाही लागणार, लगेच पाच मिनिटं थांबू जरा.
काय तोंड आहे का काय? कधी लागेल खबर. ते काय एका दिवसात सगळ्या नाही, करायचं आहे. रोज पाच बी केले तरी, बसं झाली. हा. तुमचा मोबाईल द्या आम्हाला सरक. ये कुटी चार्ज किती येतात गं? कशाची नाही हा बाईशी आहे काय गं छोटी.
काय करती? जेवण बिवण करतील ना. काय कराव आता म. बोलबा आ एकच बाकी तरी पण, मला लावून द्याला नाही बं. करू करू करू चल, आता तूच दोन याच्या ते तुझ एक करून दिल ना, मी येईल ना माझी आई तेव्हा मी बोलेन. हम्म,
तुझ तुझ हे करून देई ते च्यानंतर पाच आपण पा नाही माझ इकड चालू मला अंघोळीला जायच. नाही लाग, काय म्हणते ते, हां ते सगळं ओडून टाकतं बाई. त्येच्यानंतर लागन.
तुझा एकच राहिलाय ना आता, अग.
तुझं एकच राहिलाय ना. इकडचे तुझे हे कोणते? काय ग बाई काय करतीय? काय नाई बाई अंघोळी ला चाललेय. त जरा मालीस करून दि कि मला. आपण काय म्हणते?
हा झाले ते पार्लरमध्ये जायच तुला
तुला पाहिलंय का?
हा,
हं का, मा का, बघते बघते.
पाच एकशे रुपये घे
हं मग घेऊनच पैस येत.
जाऊ दे स
मग. गावठी टी म्हणून जाऊ जाऊ.
जाऊ दिलं तर म्हणजे आ मी तिला विचारते. ब वजयश माहागा हा तीत
एवढा पण बस पाठ कधी तर स्वतःसाठी खर्च कर बाई. आणि मग तेच दिलं तर की
हा पाचशे रुपये गी जास्त काही नसतो आपलं पिठा असल्यावर फक्त दीडशे रुपये घेता
काय? दूध ठेव.
दीडशे घेता का दीडशे रुपये देणार मी जो दीडशे देतो त्यांना घ्यावी बाई फक्त मसाज करायचं बाकी काही नाही करायचं मग मसाजलाच हे लागतं.
मी चेकही केलं शंभर देता तर शंपर बिबर मी देत नाही चारशे रुपये देता बाबा. बघितला असे लय होतात.
तुमची मर्जी करायचं तर करा नाही तर, तिकड म्हण्या तिथ डस्टर्न्
नाही का मरो, मी काहीशी सांग. सहज ती काय माय घरच बाईक नाही ओ मावशी तुम्ही आणारसेे करता काओ
अनारसे करता का म्हटलं अनारसे अनारसे
हां
हॅलो आग बाई आनारसेे करते का तू? अनारसे करतात पार्लरच्या ग्रुप मध्ये आहे ना ग अनारसे कुठून करन गं ती. आहो तुम्ही मावशी. हो. तुम्ही करता का म्हटल. काय पैसे काय सांगा की आम्हाला. साडेचारशे रुपयालाच महाग झाल ग बाई. पीठ मी देते ना करून. पीट तु करून देशील पण तेल लागल गॅस बी लागल पीट लागत तू फक्त मजुरी घे ना. पिट काय ऐवढ लागत का त्याला. काय मग काय नाही.
बाईग अशी कशी ग तू कशी मदत करावी मानसाची.
गॅस दोनशे रुपयाला ती आमच्या शेजारची बाई करत होती तिचे काही तिचे काही हात पाय गळत नाही आता. म्हातारी झाली का ती जास्त नाही बाई नाही दोनशेआहे ना चारशेसाट दहा रुपये कमी. हगा बाई तू अशी म्हती त्यानल काय झाल माझी एका बारा पोरा कड बाकी होत्या नाही तवा. पोरांनी काडलया बाई पन्नास पन्नास च्या नोटा काडलया दहा रुपयाची नोट काढली. दहा रुपये होते दहा रुपये असेल त्या एका पोरीला देऊन टाकले त्यांनी त्यांनी समोर हात केला, तर त्यांनी खरंच दहा रुपये दिले अन तू दहा रुपया साठी हे करती मला
मागपुढ, मागपुढ पाहती.
. अगं बाई मी पण लय काही पैसे वाली नाहीय. अगं त्या दिवशी तुला पान नव्हत खाऊ घातलं का? सात जागा. काय झाल माहितीय हे का? काल ना कायचं नाय व्हंत काथ होता, सुपारी होती. आणि आपण घरी गुलकंद नव्हतं. हो बघु की.
अच्छा, मग त्या पोराला बोलली मग, काय रे म्हणलं असं कसं पान आणलं? अगं बाई म्हणे नाही गं बाई. असं काही नाही केलं गं आणि ती लोकं काय दिल होतं बाई तुम्हाला माला चुना होता सगळा. कधीच दिलं म्हण. बाई त्या पोराला किती खर्च आला? शंभर रुपया खर्च आला नां. अगं, मग वीस रुपयचं पानं तसचं देेता बाई. हा म हा का, हा मग चांगलं पान पस्तीस, चाळीस रुपयाचं हाय की. वांगी तोडली. नाही, त्याला म्हटलं बाबा माझ्याकडे झाडं आहे. मी देते तुला ज पान. मी बोलली त्याला म्हणतो, अगं बाई हे नाही चालत म्हटलं असं थोडी असत. आमच्यासाठी करून दे म्हणे, एक काम कर म्हणे मसाला घेऊन येतो म्हणे मी. घरी बनव अनं रोज खात जा बाई म्हणे. झोप लागत नाही.
हा, असं असा बोलतो तो भामटा मला. कोणाला? तो काय आणतो तो माझ्याच गळ्यात मारतो. गुलकंदचे पॅकेट आणि गोड बडीशोप, सुपारी
बाई गुलकंदचं पॅकेट दीडशे रुपयाचं आहे. आपण येता जाता बॉकणे मारू. हा, मग काय बाई? खायची वस्तू खाणार नाही तर, काय करणार?
लय वेळ झालाय. किती व-वर्ष